हॅलो!
हा बोल.
हा तेच कधी कॉलेज कधी चालू होणार आहे तुझ?
आमच आता तीस पर्यंत ऍडमिशन करून घ्या म्हणून सांगितलं.
तीस जून पर्यंत आणि परत म हे. पुढे कॉलेज कधी सुुरू होणार?
म त्यानंतर काय कॉलेज चालूच करतील की एक दोन तीन दिवसात
हा हा तेच म्हटलं म्हजे आपण दोघी सेम हेलाच हाय ना एमएस सी कम्प्युटर सायन्स ला मी आणि मी तू एम एससी बायोटेक्नॉलॉजी कराल्यास
हमम म तुमचं कधी सांगितल्यात?
होय आमाला पण मेसेज आलेला ग्रुपवर कि ऍडमिशन करून घ्या अस म नोड्युज वेगेरे ते गे नोड्युज वेगरे ती प्रोसेस हाय ती करायला सांगितल्या म त्यानंतर कॉलेजची फी हाय ती भरून ऍडमिशन कन्फर्म करा म्हनून सांगितलय म तेच बघायला फी आमची टोटल अ चाळीस हजार हाय पण ते माझी कास्ट येत्या ना ओबीसी कास्ट त्यामुळ अर्धी फी भरते चोवीस हजार आणि चोवीस हजार असत्या ती स्कॉलरशिप मधन कट करून घेतात
म्हणैजे तू कायच भरत नायस
भरते मी चोवीस हजार भरती की
ह ह
चोविस हजार भरून चोविस हजार स्कॉलरशिप मदन कट करून घेत्यात म्हणजे टोटल टोटल फी चाळीस हजारच हाय सगळ्यांना फक्त कास्ट कमी लो कास्ट असल्यामुळं अं निम्म कनसे अर्धे अर्धी फी मध्ये कन्सेशन भेटतय
हम्म आमची पण चाळीसच असत्या खरं आमाला बारा हजार भराय लागतय वरच ते कास हेज्यान हे होतंय स्कॉलरशिप
तुमचं टेक्नॉलॉ म्हणजे टेक्निकल एज्युकेशन मदे येत असल ना बाय मायक्रो बायोटेक्नॉलॉजी म्हणजे टेक्निकल नॉलेज मदेच येणार कि ते
टेक्निकल असं काही नइ सोड लॅब वर्क टाईप मदे येतय
हा म्हणजे ते कायतरी हाय एज्युकेशन लेअ मुलींना फ्री झाल्यामु
नइ नइ तेज काय नइ येत आमाला ते
नइय काय म तेच अग आमचं पण तसच झालंय आमी आता आमचं एम एसी टेक्निकलमदे एम एस सी कम्प्युटर सायन्स टेक्निकलमदेच यायला पाहिजे जे टेक्निकल नॉल एज्युकेशन मध्ये येतय पण आमच आम म्हणजे आमच एमएससी कंप प्युटर सायन्स असल्यामुळे आमची फी चाळीस हजार हाय आणि एमसीए एमसीए टेक्निकल नॉलेज मध्ये जरा दुसरीकड जा की आवाज यालागलाय
थांब ह
एम सी ए कसं टेक्निकल नॉलेजमध्ये येत असल्यामुळं तें फी म्हणजे जरी का ओपन कास्ट जरी असली तरी तीस हजार फी ये तेंची आणि आमी दहा हजार एक्स्ट्रा भरतोय
होय आ त्यांना बाकीच डिप्लोमा वाल्यांना सोळ्यांना फ्री केल्यात आणि आपल्याला फ्री नइय
होय तेच की आणि कसं झालंय म्हणजे इथं मी डीकेटी ला घेणार हुतो ना एमसीए ला ऍडमिशन शन पण ते महाराष्ट्र सीईटी सेल ची सीईटी दिली नव्हती त्यामुळे मला सीईटी हेला एम सी ए ला ऍड डमिशन घेत
मत बीसीए नइ ना खरं तुझ
नाई नाई जरी बीएस सी केली असलीस तरी पोस्ट ग्रॅज्युएशन ला एम सी ए करता येतय कारण सेमच सिलॅबस असतोय आणि सगळे सब्जेक्ट् पण सेम असत सगळच सेम असते त्यामुळे काय एवढा इश्यू नसते आणि पोस् ग्रॅज्युएशन ला एमसी ए थ्रू गेलीस कि थोडस हाय लेवलचा जॉब राहतोय डायरेक्ट असं मॅनेजर म्हणजे मोठ्या पोस्ट असे तिथे जॉब लागतेो एम एससी मध्ये असं डेव्हलपर्स डिझानर्स वेबसाईट डिझनर असत जॉब लात त्यामुळे म सीटीच दिली नव्हती आणि परत द्यायचं म्हण देऊन करायच म्हणले तर होम ला आमच्या तथ आ म युनिव्हर्सिटीला असल्यामुळे विषय आहे अ की सीईटी मार सीईटीे सेल ची सीईटी पण द्यायला लागते हा आणि प्लस युनिव्हर्सिटी एं युनिव्हर्सिटी असल्यामुळे त्यांची स्पेशल एंट्रन्स ण द द ए वीट लिस्ट ला नाव आल्यानंतर मग ऍडमिशन कन्फर्म करून घेते ह
हा हा
तसं मग इथ आपल्या आपल्याला आता हे कोल्हापूर लांब पडते इथं त्यामुळे ह्याच वर्षी तर डीकेटी कॉलेजला
होय होय ते कळलं सड माझ्या फ्रेंड्स पण आहेत तिकतं डिकेटीला
हा मग ते आणि मला ते माहिती नव्हतं मी इकड ऍडमिशन कन्फर्म केल्यानंतर इ ह्या कॉलेज ची ऍडमिशन प्रोसेस चालू झा कारण सीईटीचा रिझल्ट अजून लागला नव्हता ना त्यावेळी आमचं युनिव्हर्सिटीत ऍडमिशन झालं त्यावेळी
आ
त्यामुळ मग आता म्हणलं राहू दे आता क आलोय हे दोन्ही काय सेमच फक्त सब्जेक्ट असते फक्त डिग्रीचं नाव फक्त वेगळां असणार आहे त्यामुळे एवढा काय विषय होणार नाही म्हण म्हणलं राहू द्या आता हेच करूया. आणि म्हणजे आमचे म्हणजे ग्रॅज्युएशन नला जे सर होते इकडं अदत्ताजराव कदम कॉलेजला त्या तेच आता म्हणजे तिथून इकड डीकेटी कॉलेजला शिफ्ट झाले. ना ते एमसीए तिथं चालू झाल्यामुळ मग ते म्हणत होते माझ्या रेफरन्स मी घेतो तूला ये असं वगैरे पण सिईटी नसल्यामुळे मी काहीच करू शकलो नाही आणि फी पण कमी होती. फक्त बारा हजार फी ब भरायला लागलीवती पण कॉलेजचे काय असेल ते म्हणजे एक्झाम फी वगैरे हे हि फक्त बारा हजारच फी भरायला लागले अस निम्म्यातली पण निम्मी फी मला भरायला लागली असती इकडं डिकेटीला. अवघड म्हणजे सगळं एज्युकेशनमध्ये पण व्यवस्थित विचार करून पुढचं पाऊल टाकलं तर बरोबर आहे नाही तर परत मग पशचातप करायच होयच की तस काय एवढा काय प्रॉब्लेम नाही सोड. सेमच असतोय सिलॅबस फक्त एवढंच की डीकेटी कॉलेजला डिग्री मॅटर करते ते पण आहे सोड, पण डीकेटीला प्लेसमेंट ना युनिव्हर्सिटीला पण आहेत प्लेसमेंटस पण एवढं कन्फर्म मिळेलच असं नाही आहे.
डीकेटीला, डीकेटीला केली असतेस तर हंड्रेड पर्सेंट होतो चान्स.
ती मी प्लेसमेंट मिळण्याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी अस तेच ना इथं, मग मी म्हणत होते एक वर्ष गॅप म्हणजे नेक्स्ट इयरला टाकूया. म्हणजे एक वर्ष गॅप टाकून परत सीईट एक्झाम देऊन करूया आणि कास्ट पण असल्यामुळं मेरिटला पण एवढे मार्क म्हणजे मार्कची पण एवढी त्यांची अपेक्षा राहिली नसती ना. की ओबीसी असल्यामुळे एवं म्हणजे जिथं ओबीसीच्या रेंजला जेवढे मार्क असायला पाहिजे तेवढे पडले असते तरी झाले असतं ऍडमिशन. ओपन वाल्याना कसं थोडंस कास्ट मोठी जास्त असायला लागते ना. म्हणजे कास्टवाईज मार र्क्स असायला लागतात, पण आपण अभ्यास करण्यावरती डिपेंड आहे सोड ते पण. जाऊदे म्हटलं काय आता सेम
खर आणि खरं एक वर्ष गॅप ठेवले असतीस तर ते नको होते ना
होय मग परत एज्युकेशनमध्ये जायचा मूड येत नाही. मग त्यानं त्या पिरियडमध्ये मग कायतर आपल्याला दुसरं काहीतरी मग जॉब वगैरे किंवा दुसर त्या रिलेटेड कुठला तरी कोर्स करायला लागणार.
आणि मग आणि पुन्हा आणि त्या अभ्यासात जावा आणि अभ्यास करा. पेप
होय ते पण जरा टेन्शनचं असतय. तुमचं तुम चा सिलॅबस काय पूर्ण वेगळा तुमचा फार्मसीमध्ये येतय ना?
होय आमचं फार्मा सगळीकडं जिथं, जिथं चेकिंग असतय ना ते तर सगळीकडं फार्मामध्ये, ऍग्रीमध्ये
हा, हा म्हणजे तसं बघायला गेलीस तर एम ए सी मध्येच वेगवेगळे सब्जेक्ट असतात तसं तुझं मायक्रो बायोटेक्नॉलॉज काय बायोटेक्नॉलॉजी हाय काय फक्त? हा. मा बायो टेक्नॉलॉजी पण काहीतरी असं
नाही फक्त मायक्रो बायोलॉजी असते, मायक्रो बायोटेक्नॉलॉजी नसते.
हा हा मायक्रो बायलोजी बरोबर.
फक्त मायक्रोबायलॉजी त्यांचं पण आमच्याशीच रिलेटेड असते. खरं त्यांच जास्त फार्मामध्ये रोल येतोय आमचा जास्त रिसर्चमध्ये येत.
हा बरोबर म्हणजे तुम्ही जो रिसर्च कराल त्यावर ते काम करता.
हा तेच की हम्म आणि आमच्यात कस जास्त रोल व्हॅक्स कडक्शन मध्ये येतंय नाही म्हणजे वेगवेगळे आता जे कोविड नाईन टिन मध्ये कस वेगवेगळे व्हॅक्सीन तयार करालते, ट्राय करालते. मग तिथं ट्रायल बेसस व आमच्यातलं असतात जास्त.
हा हा तुमच्या कॉलेजला प्लेसमेंट्स वगैरे काय?
आता येणार आहेत म्हणजे मधी तरी एक आलती. फॉर्म त्यांनी कन्फर्म करून घेतल्याले. अजून तरी ख त्यांच्या इंटरव्ह्यू ला काय आले नाहीत बघू आता कधी येतात. आमचं काय सगळं आता सगळं पुण्यालाच की फार्मा कंपनी आहे.
होय आमच आयटी वाल्यांचं पण सगळं, मुंबई पुणे, दिल्ली.
खरंच की सगळं तिकडंच आहे आता.
ह् आपल्या इकड लोकल एरियात, रुरल एरियात तेवढं आयटीच वगैरे किंवा इंडस्ट्रियल एरिया आपल्या इकडं नसतोयच. नाही तिथं कोल्हापूरला पण आहे थोडं. पण त्यांचं पण म्हणजे एवढं मोठा एरिया नसल्यामुळं तेवढी रिक्रुटमेंट्स होत
होय होय आणि तथ आधीपासूनच इप आधीपासून असतात वर करस त्यामुळं एवढं असं ते लगेच काढत
होय. आणि म्हणजे एक्सपिरियन्सड पीप आणि शक्यतो आता एक्पिरियन्सड आणि स्किल्ड म्हणजे एम्प्लॉयमेंट एम्प्लॉईज बघा पण थोडा जरी एक्सपिरियन्स घ्यायचा असला तरी अटलिस्ट इंटर्नशिप तरी करायलाच लागत.
इंटर्नशिप वर पण काय होत नाही वन इयर एक्सपिरियन्स माग
एक्सपिरियन्स लागतोय अरे मग तुम्ही स आणि इंट एक एक म्हणजे काही इंटर्नशिप साठी पण एक्सपिरियन्स म्हणतात आम् एक्पिरियन्स साठी इंटर्नशिप करणार आहे तर तु मला तिथून अन् कुठला एक्सपिरियन्स
आणि इंटर्नशिप करायचं असलं तर त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे तर आम्हीच त्यांना द्यायला लाग
एक होयच की आहे सगळं आहे
आता सगळीकडे जॉब मिळन लई कठीण झालय.
मुश्किलच आहे बघायचं आपण आपला प्रयत्न न करायचा नशीब असेल तर लागल.
तेच की आपलं काय आता शिकून तयार आहे. बघू आता काय होईल ते होईल. तुम्हाला टीचर म्हणून पण चालत असेल ना.
आम्हाला टीचर म्हणून हा म्हणजे तस जर कोण त्या इन्स्टिट्यूटमध्ये कम्प्युटर नॉलेज वगैरे म्हणजे आता मोस्टली सगळ्या इन्स्टिट्यूट्स मध्ये ते चालूच आहे कम्प्युटर न कम्प्युटरच फर्स्ट रँकला आहे. सध्या त्यामुळे बघायचं जरी इकड नाही भेटलं आणि मेन म्हणजे जर परमनंट व्हायचं असेल तर त्यांची आणि ती नेट सेट एक्झाम्स असतात त्या एक्झाम्स आणि द्यायला लागत त्याचा आणि मेरिट हो एक्झाम्स द्या मेरिट ला नाव आलं तर ठीक. सगळे म्हणजे कुठ जरी तू म्ह कुठ जरी तू अ म्हणजे परमनंट असू दे किंवा टेम्पररी असू दे सगळीकडे कॉम्पिटिशन हे हायच
सगळीकडे आहे कुठं ना कुठं एक पण अस नाही आहे की जिथं काय नाही आहे सगळ्यात सगळी आहेत
चालते ट्राय करून बघूया आपण तू पण करून बघ लागला तर लागला जॉब हा ठेऊ का
हा हा ठेव